हॅलो. हम्म हम्म
हॅलो
हा आवाज येतो का
हा येते आमचा आमचा येतेेत काय तुम्हाला आवाज
हा येतयेत
होु्ी काय कराय लागलं तर
काय नाही बसले तू काय कल
आम्मी पण ना बसला बघा
हम देवली
हो आ आमचं पण झालं तुमचं जेवण झालं का
हो झाल काय करायल य तो
काय नाही बग तेच जेवण करून बसलाव ना आम्ही
हम्म काय बनवलं स्पेशल
स्पेशल तेच तू चपाती आण ते भाजी चपाती आणि आमटी भात
हम्म हम्म
तुमचं जेवण झाला का?
हो झालं झालं
तुम्ही काय काय बनवलं होतं आता?
मी होय काजू करी केल ते
होय का
हा हम्म हम्म
तुम्हाला बनवायला येतय का?
हो मीच बनवले.
ते कसं कसं करायचं सांगा बघू ते पण
ते का
होय
टोमॅटो घ्यायचं किती म्हणजे दहा लोकांचं करायचं असेल तर एक पाव पाव किलो टोमॅटो घ्यायचा
होय
डाल म्हणजे जास्तच घ्यायचं कमीत जास्त मी सांगितले कमीच सांगितले. पाऊसाच म तुम्हाला पाहिजे हम्म आणि टोमॅटो घ्यायच एक पाव किलो नाही तर अर्धा किलो सॉरी कांदा घ्यायचं.
होय
आणि ते कांदा कापायच आणि टोमॅटो पण कापायचं.
होय
ते कापून व्यवस्थित म्हणजे मोठं मोठंच कापायचं ते परतून घ्यायचं. कढईत तेल घालून. चांगलं थोडं काळपट व्हायला पाहिजे.
हा
हम्म आणि कांदा झाल्यानंतर ना टोमॅटो पण तसेच करून घ्यायचे. मग ते मिक्सरमध्ये घालायचं. हा मिक्सर मध्ये घातल्यावर दोन्ही पण ते म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचे टोमॅटो आणि कांदा
हो होय
आणि नंतर न काय करायचं अ तेल कडे इथं तेल घालायचं तेल घालून परत तिथे एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित चांगलं.
असंय का
ते परतून झाल्या नंतरला बाजूला काढायचं ते
होय
ते झाल्यानंतर ना काजू घ्यायचं.
होय
हा एक दोन ते तीन चमचा तूप टाकायचं कढईत
होय
ते कढईत म्हणजे तूप गरम झाल्यानंतर ना गॅस कमी ठेवायचं.
हो
आणि काजू काजू असते ना
होय
ते आपूर्ण असते ते काय करायचं अर्धा अर्धा करायचा
हो
फळक हम्म एका दोन करायचं
होय
मगो ते बारीक ठेवायचें का
होय
परतून घ्यायचं पूर्ण ते प
होय
हम् एक पाच मिनटं तरी परत घेतो
हो
हम्म त्या साईड ला काढायचं ते थंड झाल्यावरती कडक होतात काजू
हो
हा आणि पुढं काय करायचं पनीर मसाला
होय
शाही पनीर मसाला आणि पाजुकरी मसाला आणि गरम मसाला हे कित्येक म्हणजे धने पावडर
होय
हे सगळे लागतात
हा
हम ते काय करायचं हो फोडणी देताना लसुन पेस्ट अद्रक पेस्ट करराय
होय होय
तेल टाकून हे सगळं उपायला जिरे मोहरी टाकयतं तेवढच थोडं मग जिऱ्या मोहरे टाकून आणि हे अद्रक पेस्ट लागेल कष्टताकायच हम्म मग त्यात काय करायचं हे आपण कांदा आणि हो टोमॅटो मिक्सर करतो ना केलेला असते कि रेवी बारीक केल्यावर ते त्याच्यात टाकायचं
हम्म
टाकून हे आपलं सगळ धने पावडर ते विविध प्रकारचे असते ना धने पावडर गरम मसाला ज पनीर मसाला
ह
लाल तिखट हे टाकायचं
ह
ते टाकत व्यवस्थित पद्धन्याय चांगलं मोठ वगर आपल्याला किती किती लागते आहे बघायचं
वय
हम् तेथवढं सरळ टायच त्यात
ह
टाकून गॅसवारी ठेवायच चांगलं म्हणजे आपल्याला जस पाहिजे तस आपण मी एके टाकून खायच जेवायचं चांगलं होत
होय
हम्म
त्याच्यासोबत जेवायला मग चपातीच करायच ना
हा तोंदुरी रोटी पण असतेय आपलं गावाकडे कस चपाती घरी बनवलं तर
हम
हम्
मग काय काय बनवायचं ते झालं मग भात का बनवते येत का
हा आपल्याला पाहिजे असेल तर कढी कढी आणि फोडणीचा भात
होय
हम्
त काही शट नाही बनवायला
मी अजून काय येत नाही मला पण
हम् हम्म हम्
ह
अजून काय म्हणजे
म्हजून काय नाही तेचघं आम्ही पण बसत ना बाहेर
काय
बसल मी पण म्हणलं बाहेर.
हम् हम्.
तुमच्याकडे पाऊस आलाय का आ?
हम् भरपूर झाले आमच्याकडे पण पाऊस
आमच्याकड पण आलत आता मग आले नाही बघ आता
हा तरी कुठलं लँग्वेज बोलताय
काय म्ह
घरी कुठला लँग्वेज बोलतय मराठी कन्नड हिंदी इंग्लिश
मराठी पण बोलतावा आणि कन्ड पण बोलताव मी.
ह तेच मराठी जरा व्यवस्थित म्हणजे असं येत नाहीत ना अजून म्हणून.
हो
शाळा कुठल्या कन्नड मीडियम झालाय का मराठी.
मराठीत झालंय.
हम् हम्म जरी कन्नडच बोलताय का मगं.
होय कन्नडच बोलते बघा.
हम्म हम्म अजण काय मग म्हणते
तेच भासलावा ना आणि्ही पण बाहेर.
हम्म हम्म. बाकीकीच हम
काय म्हणलावर
बाकी काय?
काय नाही बघा तेच बाया.
मी सांगितली रेसिपी आवडल का मग?
काय म्हणला वा.
मी सांगितली रेसिपी आवडल का म्हणल?
होय आ वाढले आम्हाला.
कधी बनवते मग तू?
आम्ही उद्या तरी आणि परवा, परवा.
हम्म नक्की बनवा छान होत.
होय.
हम्म. बनवून टेस्ट करा एकदा चांगले होते आणि हम्म. अजून का मग.
काय नाही ब.
हम्म, हम्म. जेवली का?
ह माझं जेवण. तुमचं झालंय का जेवण?
हम्म झाल. ह. सगळे घरात सगळेजण बरे आहेत का?
हॅलो.
सगळेजण घरी बरेत काय म्हटलं?
होय बर हाय, तुम्ही बर आहेत का?
हा आम्ही पण बर आहे. ऐकू येतेय?
होय ऐकू येते बघ.
काय करायलिसा?
काय नाही बघ ते बाहेर बसलीया आवरुन.
हा, हा. बर, बर. ठीक आहे मग बाकी काय.
काय नाही.
बर. अजून कुठलं काय, कुठलं काय, काय आवडते तुला?
मला आणि पाणीपुरी
हम्म.
आणि ते भेळ.
हम्म. अजून. हे मी सांगितलेलं खूप सोप आहे करून बघ एकदा.
हो करत, करतो ह.
हम्म. उद्या करून बघ. जमलं तर नाही तर परवा कर कधी करायचं तर पण सांगितलेल चांगलं सांगितलंय मी पण समजेल तसं.
होय करता हो.
हम्म, ठेऊ का मग?
हा ठेवा.